येतोय आवाज.
आवाज येतोय का?
पाऊस हे हा लय पाऊस आहे. ोल हेड पुुलावरती ये पाण्या पाणी ना जास्त पाणी हे जास्त त्याच्यामुळे- हो हे केला माझबा मला दि नाही ना तो सोल्युशन झालाय नाही हा पक पाऊस हे. पीडा पोर ताटक नाही नाही पावस
ह, आवण्या बिवण्या आल्यात, का नाही तुमच्या?
ह आवण्या आल्यात ना. आवणी आले पण, लय पूरय आलय पूर आवनी आले- लईपूर
हम्म.
चाल ठीक आहे थांब, पाच मिनिट. जायच होतं पण, लय पाणी आहे आज. चाल पाच मिनिट थांब करतोय फोन, तुम्हा माणस नाही, आज. काळीस नाही पुूर माणस पण नाही ती माणस नाही ती बंद केले ते जास्त पाऊस आहे ना.
हा. हा, जेवण झाला का नाही?
चाल, चाल, नाही अजून जेवायला जायचंय. नाही झालं अजून.
आमच्याक पाऊस हाय भरपूर.
भरपूर पाऊस आहे ना, लय पाऊस आहे लय- पाऊस आहे आज हा.
तर बिघाडले मग जाव का नाही, पावसात पुढं-
बरं चालल मग दवाखान्यात जाऊन या.
दवाखान्यात पण म रस्ता नाही ना, जायला पावसामुळे. गाड्या बंदात आच्या हा गाड्या बंदाती पूर्वता ना मग पावसान रस्ता धूला आहे. गाड्या बंद होतात आज
हा का? चाल बाकी काय नाही आता. पाऊसच जास्त तय. रेंज जाते येते. नंतर बोलतो.
हां.
हा तहशीलदार मॅडम न ते आली ती. तहशीलदार न ते आले ते. हं, हं. हा. चालल, ठीके. हा पूर आला ना दोन दिवस झालं. चालल चाल. चालल. हा चल ठीके. कट कर तिकडन. द्या बाबा. सर्व रिपोर्टिंग झाली.